हॅलो एकाच
फोनवरून फोन केल तो काय ग तुला
केलतीस की
अ राणीचच केलोय
तस चालतय
अमित
मग तुझ लागल कस काय ग कॉल बार बार
काय माहित कस काय लागल
मारीच्या
थांब एक मिनट होऊ दे मग कट करतो
हा
एक मिनट होऊ दे मग कट करतो आणि बघतो काय येतय काय म पलीला लावतो
साने
म
पाहिली सर इन्कमिंग बंद आहे की काय
अरे कसत ना तू
हम् मेसेज केलेली मला
ह
म्हणाल्या मला स्वप्न पडलं मित्र मेसेज करणारतो पेपर जवळ आलेनी अजून कोण अभ्यासाची तयारी लू केली नाही
हो नाही त काय ना
ह ते तच स्वप्न पडलेलं म्हणा तिला तस स्वप्न पडलेलं म्हण
हो
झालं जा नाही एक मिनट
हाछव च स ब